हॅ हॅलो.
हा बोला क
ह दल का जेवन.
हो झालं की तुमचं?
हो झाले का.
काय करताय?
काय नाही बघा नि मानत. काय झालं का तुमची रेसिपी वगैरे
हो झाले की काय बनवलेलं आज?
आज काय बिटाची वडी वगैरे असंच थोडं लाडू वगैरे
हो कस बनवतात ते?
अ बीट आणि नारळ घालते मी
हम्.
हा त्याची बनत आहे फक्त.
नारळ जास्त मिळते काय?
हो आमच्या सातरा भागात नारळ थोडा जास्त आहे.
हा हा. त्यामुळे ते नारळाचे पदार्थ कारण आमच्या इकडे नारळ तीस रुपयेला आहेता.
हो आमच्या इकडे पण तीस रुपयाेलाच आहे.
ह मला वाटलं जास्त भेटतीवडते. आम्ही इकड कोल्हापूर साईडचं आहे
कोलपूर का?
हा.
हा हा बरोबर आहे. माझ्या अजून दोन पण मैत्रिणी तिकडच्याच आहेत कोल्हापूरच्याचच. अ प्रॉपर कोल्हापूरमध्येध्ये नाहीत राहत्या.
हा पण आउट साईड ला हा.
आउट साइड ला मग सांगतात तुमच्या भागाचं बरंच काही सांगत असतात.
हो. इकडं नार जास्त भेटत नाही ना म्हणजे जास्त आहे पण कमी प्रमाणात भेटते म्हे महाग आहे जरा थोडं.
इथं प्रत्येकाच्या दारात आहेच नारळाचे झाड आहेत. तस नारळ आवळा.
हो आंब मग आंबे पण स्वस्त असतील तुमच्याकडे.
हो आहेत स्वस्त असतात.
हो ह्या वर्ष जास्त लागलेल ना आंबे भरपूर खाल्ला असेल. बीई.
आंबे भरपूर असतात.
मग तर नार भात वगैरे करताय की मी.
हो पौर्णिमेलाच करतो ते नारळी पौर्णिमा असते ना.
तेव्हा थोडंच करतात का ते.
हा मग त्यावेळेसच केला जातो.
मग आधी मध्ये वगैरे असं आपल्याला पाहिजे असेल तर करता येत नाही.
कधी खाऊ वाटला तर पण शक्यतो त्या दिवशीच करतात नारळी भात.
हा म्हणजे त्या दिवशी मान असतो का तोन्या भाताचा.
हा त्या दिवशी खाप. कंपल्सरी सगळे करतातच म्हणजे.
हो.
हो.
हा म्हणजे ते असा कसा. नाही नाही आमच्याकडे काहीतरी नवी पौर्णिमा वगैरे का नाही करत.
नाही का म नारळी भात पण नसतो का.
नाही नाही नारळी भाता प्रकारच माहत नाही आम्हाला इकडे.
होय का त्यात पण खोबरच घालतात.
म्हणजे फक्त भात करून आपला म्हण मसाल्या भात सारखा करतकत.
गोड असतो तो.
हा म्हणजे आपलं आमच्या इकडे खीर करतात तांदळाची पण बा.
हा हा नाही हा पूर्ण वेगळा त्यात. लवंग म्हणा दालचिनी घालून कलर घालायचा. खाऊचा कलर असतो ना.
हा हा.
ते खोबऱ्याचा खीस घालायचा ओल्या खोबऱ्याच खीस.
हा हा.
ह गुळ घालतात. त्यात मग ज्याला गुळ नको आहे ते साखर घालत जसं पाहिजे तसं म्हणजे.
आमच्याकडे काही नाही कत तो पदार्थ नाळी भात आमच्याकडे सगळ्या असर नेल सगळ्याकडे म्ह्याकडे पुरण पोळीच बाकी काही नाही मग खीर हो होरण पोळी पोळी कंपल्सरी आम त्याच्याकडे कुठला पण सण असो पण पुरणपोळी पाहिजे नंतर हा म्हणजे आमच्याकड पुरणपोळी परत बटाट्याची भाजी पर त्या हा चटणी कोशंबर एवढी नाही पण आमटी मात्र लागते
होय का
हम्म कटाची आमटी कट
कटाची आमटी तळण आपलंन भजी
हो ते लागतच पण मेन काय आमच्याकडे ते हे
भात वरण बटाट्याची सुकी भाजी
हो बटाट्याची भाजी कराव लागते ती पण
हा म्हणजे पूर्ण ताट भरलेलं पाहिजे
हो पण कसं दुसरं काय असं म्हणजे पदार्थ नाही फक्त म्हणजे कुठला पण सणा अस दे पुरण पोळीच बाकी दुसरं
मग ते हे बासुंदी अ वगैरे असं काही नाही का चालत
नाही नाही पुरी हा नाही नाही पुरी बा पुरी बासुंदी किंवा गोड शिरा करतो नाही तसलं काही नाही कोळीच पाहिजे पुरणपोळीच मग असं करतो ना कधी म्हणजे ते आता श्रावणातले शुक्रवार सोमवार असे वार असतात ना त्यामध्ये पण आता चार सोमवार येतात ना चार किंवा पाच येतात मग त्यातला एक सोमवार अ पोळ्याच करायच्या पूर्णाच्या मग बाकीच्या चार सोमवार उपवास असतो मग कोसोडायला काहीतरी गोड म्हणून एक शेवायची की आपला पैसा किंवा अ अज गव्हाची खीर शिरा पुरी भाजी पुरी बासुंद आपली शेवायची खीर शिवाय हा पैसा म्हणतात तिकड
हा हा मग तू फ्लेवरच्या करता का व्हाईटच असतात त्या नेहमीच्या
नेहमीच्या पण असतात आम्ही घरी एकदम करून घेतो ना आता वर्षभराचं
वर्षाचं बरोबर आहे
वर्षाचा आम्ही एकदमच करून घेतो एक दहा किलो पंधरा किलो अस मग त्यामध्ये पण फ्लेवर मिळतात मँगो फ्लेवर पाइनॅपल फ्लेवर मग ते त्याचे एक दोन किलो एक्स्ट्रा अस घेतो म्हणजे फक्त खीर करायला आणि मग त्याच करतो मग ते दुधातली करतो ना जास्त दूध वापरून म्हणजे आपण पाणी अजिबातच नाही वापरायचं त्याला फक्त दुधातले म्हटले की छान होते ती दुधातच शिजवायचं त्याला पूर्णपणे
त्यात खावा वगैरे घालता पेळे वगैरे काय
नाही हा बिस्किट घातो आम्ही आम्हीकडे खवा वगैरे जास्त असं काही आवडत नाही कारण दुधातच केलेलं असत ना परत खवा घालाय लागतच
त्याला थिकनेस पण येतो ना थोडासा
पण दूध कसं आमचं घरचं आहे ना घरी जनावर असल्यामुळे दूध आहे हा मग त्यामुळे आम्ही खवा खवा वगैरे असा प्रकार नाही वापरत जास्त दूधच
हो मग तुम्ही दुधाचा घरचं दुध आहे म्हण खावा वगैरे बनवत असाल की घरात मग
नाही फक्त दही लोणी तूप ताक एवढंच
होय
ते नाही तेवडं त्याला वेळ लागतो त्याला तेवढं कोण हे करणार तेच की त्याला तेथोडा वेळ कोण हे करणार वाया घालवणार आणि आमच्या इथं जवळ हे मिळते ते काय ते बासुंदी आणि हे खवा स्पेशल असं जास्त मिळते ना इकडं खव्याचं उत्पादन जास्त होतंय त्यामुळे आम्हाला खवा मिळतोय लगेच खव्याची पेढ बिडे हा खव्याचे पेढ बिढे आपल आमच्याकडे जास्त
सय
हा ते ज आहे ना नरसिंहवाडीचे फेमस आहे ना तिथं बासुंदी
हो नरसीवाडीची फेमस आहे मी खाल्ली की आमच्या इकडे पण येतात ते विकायला आप
हा म ते आमच्या इथून म्हणजे जरा थोडंफार जवळच आहे ते त्यामुळे ते आम्हाला तिथून मिळूंत
होय का तुम्हाला उलट ताजी मिळत असेल उल
हो माहतीते त्यामुळे आम्ही असं घरी काही बनवत नाही तेथोडं
मग तुम्ही पॉकेटच आणता काशी सुट्टी आणता तिथून
ते पण सुट्टी पण मिळते बाकीत पण मिळते कसं पण दोन्ही पण कसं मिळेल तसं हम्म पेडे वगैरे सारखं हो आम्ही आम्हाला महिनतून एक किलो हो आम्हीमहिन्याला आम्ही एककिलो बर तरी पेढा आम्ही तिथून आणतो कारण दर गुरुवारी आम्ही जातो देवाला त्यामुळे आम्ही
नरसीपूरला जाता तुम्ही
हो नरसिंहवाडीला जातो आम्ही दर गुरुवारी जातो पौर्णिमाला जातो पारायणला वगैरे असेल तर जातो
हो करताय तुम्ही म्हणजे
हो पारायण वगैरे करत ते
चांगलं आहे खरं
हो देवस् पण छान आहे गर्दी तर खूप असाच परवा दक्षिण दवारला पण होतं केवं मोठं म्हणजे हे होत दक्षिण दवार असेल तर पण खूप गर्दी असे होेत ते कसं नदी जास्त जवळला हो जवळ नदी जवळच आहे ना
हो त्यामुळे लगेच पाणी मंदिरातच येतं पाणी का बरोबर मग पूर वगैरे आला तर तुमच्या इकडे येतं पाणी
हो पाणी येत आहे की आमच्या इकडं पण पुराचं पाणी येतंय घराजवळ येत नाही नाही एवढं म्हणजे एवढं जवळ नाहीयेत येतय आमच्या म्हणजे पूर्ण कसं होतय आमचं गाव मधी राहते आणि पूर्ण चारही बाजून पाणी असते आमही गावातून बाहेरच जाता येत नाही
अस आहे का
हा म्हणजे घरात येत नाही पाणी आमचं घर कसं जरा उंचीवर आहे मग घरी पाणी कधीच नाही आल दोन हजार एकोणीस ला पण नाही दोन हजार पाच ला पण नाही कधीच नाही आलं पण उंचवर असल्यामुळ
हो पाणी
हो दोन हजार एकवीस ला ह पंचवीस ला पण आलेलं पण आमच उंचीवर पूर्ण सगळ्यांच्या इथ आमच्या इतर हहायला येतात म्हणजे जे जवळ नदीकडेला येत ना आमच म घरी आमच्या इथच सामान वगैरे त्यांच ठेवतात पाणी जाऊपर्यंत राहायला पण इकडेच येतात ते
होय का बरे आपलं नशिबण आहे तुमला काय हलवं लागत नाही
हलवाव ला नाही खरं खूप मुला लोकांचं नुकसान होतं त्यात पण म्हणतो पूर पण हा आमच्या शेतीच होत की शे आमची शेती पण आहे नदीच्या जवळ त्यामुळे शेतीच पण खूप खूप म्हणजे खूपच नुकसान होत ते बघ काय सग काही येत नाही त्या वर्षी मग शेतात परत पाऊस जाऊ येऊन गेला की परत सग माती सगळी गेलेली असते पाण्यान किंवा चल झा असत म्हणजे अस हा काय वाट म्हणजे घाण पणा काय पण टाकतात लोक असं काही आता नदी काय स्वच्छ नाही राहिली ते सगळं ती सगळी घाण सगळी फेतात तिच्यामध्ये अडकून बसलेली असते एक एकदा तर घरात पण आ म्हणजे महापुरला ना त्या एवढं अस घाण काय वाट ते ब वस्तू कपडे सगळं अस लोकांच्या घरात
घाण सगळं येतं ते नको वाटतं ते
दुर्गंधी तर एवढी अरे देवा ते असं बघायला पण पाणी बघायला जात होतो एवढं दुर्गंधी हो की लोक महिना दोन दोन महिन्या घरात जात नव्हते तेवढा तेवढा वास य वास साप वगैरे घरात खूप यायचे
ते पाण्याबरोबर सगळं आणि ते जनावर वगैरे मेलेली असायची न त्या पाण्यात
जनावरांच पण जनावर पण आहे हो खूप खूप म्हणजे खूपच चाल होते ते बघायलाच नक्हते
पाणी जसं ओसरेल तसं रेती राहती बघा घरात अशी बारीक बारीक
हो हो राहते की आणि बघ भिंती पण सगळ्या हो भिंती पण सगळ्यातात आणि ओल्या होतात ओल्या पाणी पकडून हा आणि त्यात जर मजबूत असेल बांधकाम तर ठीक नस जर बांधकाम म्हणजे जरा म्हणजे परफेक्ट घर नसेल तर मग ते पडत किंवा पाणी पकडून राहतो
तो ओ लावा पण जात नाही काय भिंतीचा लवकर
हो ओलाव जात नाही असं त्या घरात पूर्ण फर्श वगैरे दोन दोन तीन तीन महिने पण गारच असत थंड असते कारण पूर्ण पाणी मुरलेलं असतं नात
पण किती बघा की दोन ते तीनच दिवस पाणी असतं पण किती हे होते बघित
हा तरी पण आमच्या इथं पंधरा पंधरा दिवस तरी असते
हो ना
हो पंधरा दिव पंधरा दिवस वगैरे असं असतंय पाणी घर
हो
हम्म
बापरे
जातच नाही ते जस म्हणजे आपोआप अ पाणी कधी पुढं जाईल ना तेव्हा मग थोडं आणि ते पण पटकन नाही जात आज थोडं जात मग लोक काय करतात थोडं पाणी आहे तोपर्यंत घर हा मग जोपर्यंत थोडं पाणी आहे तोपर्यंत घर वगैरे धुऊन स्वच्छ करून घेतात ना
हो त्या पाण्याबरोबरच आपल्या
हा म्हणजे ते स्वच्छ तरी घरात करायलाच पाहिजे ना आता किती दिवस तर पाणी क कुठलीही कहण ती सगळी आलेली असते आज
हो ते स्वैपाकाच वगैरे किती अवघड पडतं ना असं पुराले
सगळंच म्हणजे विस्कळतंय त्यांचं सगळं सामान भरा परत
स्कूलला पण सगळे स्कूल वगैरे सगळंच बंद असेल का हो
हो स्कूलमध्ये पण पाणी येतंय स्कूल मध्ये हायस्कूल हा छोटे सगळे स्कूल आहेत ना सगळीकडेच पाणी येतं
हो का
हो